अलग आवाज हा मग तेल माल दुघच थोड्या वेळण कॉल लागते
म्हणजे ते वेगवेग्यांना करायचं असं का नाही न
ते काय माहत कायशी
हम्म आता सांगालाश काय
अ मी तर माझ्या मित्रां सग खेळतो मित्राला खेळतो यशाला जरा खेळतो आणि दोघांनाच गेल तू हा प्रथमेटल्या एक द गेल्
हा मग माझ आता मला पण सांगलेलं ते वेगवेगळ्या पाच जणांना करायचं होतं ते आता माझ्याकडं कोुणा नाही आहेत एवढी
तरी सांगितली
हा
कधी सांगितली
तेला आल तर आहे ते माहिती देतात बघते न
हा हा हा
ह वा मग मी सांगितलेले होते तुला तू म्हणला नाही चालते चढ म्हणलास
असं म्हणजे वेगवेगळ्यांना पाचपाल करा म्हून आले का
हा वेगवेेगळ्या नंबर ला आता काय करायचं
काय काय करायच मग आता कॉल कर ब यश पण हा म
ते म हे कराल गाडी ब आलता म्र सकाळी पाऊस पडला हवा आणि ते गाडीच माग हा लाट ल हा लय को वा लई को वाज नाही अ त्याला म्हणा काांच्या दरात लावून जाईल हम् हॅलो
हा बोल
गढले का होय काय झालं ते तुला
मला पाणीने गाडी पाणी गाडी बाहेर फिरायला फिरायचं झाड बघायचं गाड्या बघायचं खला पाहिजे
कोण आहे रे आ दादा हे म्हणजे बोल म्हणते रे काय तर अ
अ
त क झाली कॉलेज चा नक्स्टयर थर्ड इयर थर्ड ईयर किती? ह मला ते म्हणाय तु चार वर्षाचा आहे का तीन वर्षाचा आहे. लास्ट ईयर आमचं आता. आ.
हॅलो. हॅलो आणि ऐक की मी का म्हणल तू माहिती आहे का तुला काय तर
हॅलो.
का
आवाज ये ना.
हॅलो. हा ते मी ज फोटो आपला. नाही ते अपलोड केलेच म तर फोटोच म फोटोपडेट केलीस अपलोड अपलोड तू मंत्राना काय खेदी करा नास गुलामीन बनल
जुन झाला आता एक एकच मागवलय रे मागवले. हॅलो.
मागलास नव मग त्याचा फोटो अपलोड कर क फोटो आणि व्हिडिओ अपलोड करचे.
तेवढंच.
हा तेव अग या का चालते की त्याला का विय अप्रू लून घेते ते म्ह एका व्हिडिओला सुरुवातीला दोनशे देत्यात. आणि फोटोला शंभर येतात मग तीनशे रुपये येतात तुला त्या एका ह्याच्यावरून
हम्म. हम्म्म.
म्हणजे एक काय जेवण ना तीनशे करायचं मग तीनशेच काय पाहिजे ते मागवायचं असे पाच सहा पोटापर्यंत होते
होय.
हम्म पंधरा फुट होत बघ पंधरा फूट. आता ते मध सॉक्स मागवलेलं मा त्या गमन मग त्याचा व्हिडिओ कोण टाकलय किथून पाटल ब मला ओपनिंगंच
हा.
हम्म मग तेथ मी करून टाकलोय किती
नाही फोटो किती लागतात.
प तुला पहिला तीन फोटो ला येणे व्हिडिओला दोनशे आणि फोटोला शंभर मिळते.
हा एक फोटो चालतोय.
हा एक फोटो ला शंभर मिळते आणि व्हिडिओ जर टाकले त त्या प्रोडक्टच करून
हा.
त आहे नाही दोनशे मीटर.
हा. चालते घी टाकतू
हम मग ते दोनशे आलू आणि आणि बघ पाहिे असेल तर खरेदी करायचं का ते.
होय आणि तुम्हा आणि मागवल्यावर आणि तेच तेवढंच येणार.
नई सुरुवातीच्या तीन फोटोला थोड मिळतय मग नंतर नंतरन अस कमी कमी होत जाते पैसे, लास्ट पंधरा पोस्टपर्यंत तुला पैसे मिळत्यात बग तेज्यावरन
हा हा हा.
टोटल अगं तीनशेच मागवायचं आणि काय त खरेदी करायचं आणि त्याचं टाकायचं. नाही त्यांचच मागवायचं त सारखं त्यांच्या मागवायचं ग
होय चालते की
मग थोडं झालो तर मग नंतरन पैसे संपलो कनई तेंच, तर मग काय करायचं आपण अकाउंट ते करायचं. ब्लेड मायचा अकाऊंट
वय आणि
आणि आणि काढायचं आणि परत अकाउंट नवीन काढायचं. आणि काय तर मागवायच साधं सॉपत बिक्स आणि सपला विषय मला वाटलं टाकाल असशील, मला आलते कि चाळशे रुपये आलत
नाई रे टाकायला, ते कधी गेला?
बारक्या झा
होय.
हम्म
आणि कबूतरचा काय विषय
हम् कबूतरचा अगं त्याला बघायचं होतं कबूतर
आणि त कुठलं कबूतर घेऊन फोटो काढलेल ते
कुठलं ते आम्ही तिकडच काढलेलं केव
हा
हम्म तितल त
होम हो
त यापसल होत
सोन येतय काय कुठ
पुण्या पण गेला की पुण्याला
अ हम्म. अणी काय कॉलेज?
कॉलेज कॉलेज अ हाय चालू बऱ्या पैकी चालू आय रात्री काल प शे शुक्रवार शुकुरवार पासन काय तर चालू झालय ग
प्रथमेश आलाय काय?
हम्म ते प्रथिमेतला ते जरा सांगलोय
नाही त्यान पण घेतलंय नव ऍप
हम त्याने पण नप घेतला खर त्याला टास्क आला नाही का त्याने फॉर्म प भरायला नव्हता वाटत
मग फॉर्म भरलं फॉर्म त लोडवायले का म्हणजे ओपन वयना झाले का
तुला मी पडवले बघितलीस काय तुला एक अनेक फरून पडवले बघ
कवा पाटोलास
आता पाठवलीय की तुला बघ जरा मणे एक नाही गुरुवारी काय शुक्रवारी पाठवली बघ राचं खाल्लं कलं येत बघ एक
उघडणार य ते
काय म्हते
बघायला पाहिजे आता आठव ना मला नीट म्हणजे तो तू पहिल्यांदा पाठवलेल असत फॉर्म भरलेल कि मी अरे ते हे करून बघ रिफ्रेश करून बघ तिथंच आहे बघ सेटिंग मध्ये रिफ्रेश आहे बघ
रिफ्रेश म कुठल्या हमध्येध्ये रिफ्रेश
तर डाव्या साईड ला थ्री डॉट वर काय काय तिथ रि फ्रेश आहे काय ऑप्शन
प्रेश काय कशावर व्हॉटसअप वर
अर या पू वर
ॲप वर ओपन होत नाही नाता कल लते
तेजात तेज कुठ फोन वर हे चालू आहे
त्याच्या वय त्याच्या अग त्याने आत्ता फॉर्म बदलाय मग त्याला उद्या येणार
मग फॉरमरलारचेत का ते
होय
तरी पण करून बघणार रे फ्रेश रिफ्रेश कर, आणि बॅग जा थोडं. लॉककर मोबाईल आणि उघड आणि बघ
ब का काता कलीस कोत अ खरा काखरा पास आखरा. नव
तर ते प्रोबाईल टास्क कमप्लीट करतो ना त्या झाले की कम्प्लीट म्हणजे
ते तवाच केलाय.
तेवच गेला ते मेसेज कळालं ग! असस्ते
हम्! ते मॅसेंजच्याल्यानंतर ना देतील ना दिला तस्क
लागत नाही रोया मेसेज कराय रे फ्रेश केल्यावर येते. होय रिफ्रेश केल्यावर... न्यू टास्क च येते बघ खाली दोन नंबरला ऑप्शन...
हा करायलो करायलो.... म अंडर टूून नाही आहे म्हणजे अजून प्रोजेक्ट आला तुम्हाला...
अजून नाही म्हणजे आली देर आर नो न्यू टास्क अवेबल राट देर आर नो न्य टास्क अवेलेबल... थोड्या वेळानी
उद्या येईल मग त्याला उद्या, परवा....
होय आणि दोन दिवस तर लागते.
ह मी करायल तेव्हा त्याला सांगितलेलो का करायला ह वडी केला का आणि नंतरही ॲप ॲप लीड केला का आणि...
अ
म्हणला काय येत नाही म्हणला तस कोण देणार आहे म्हणला..... म्हणल देतात म्हणल चांगलं ॲप आहे म्हणलं...
पहिल्याला किती ते मग किती जून आहे बाकी आता
बघ की आता कळला आपल्याला...
शंभर रुपये, दोनशे रूपये... आठशे रुपये, ऐंशीे रुपये... पहिलं या किती काढल्याची सांगितली काय? हॅलो..
एकाने सांगितली...
आता हे फक्त क ऍप कंटिन्यू चालाय पाहिजे भरपूर किती वेळ....